हा रुपाली कादळे बोलताय का?
हो ताई.
हा मी शुभांगी बोलते.
हा ताई.
तुम्ही कुठून बोलताय?
मी वर्धेवरून बोलत आहे, वर्धा महाराष्ट्र.
हा का हा हा हा. मी इकडं वाघोली पुणे साइड.
अच्छा.
हम्म.
निमित्तानं आपलं गाणं हो लांब रू जवळ बोलणं तर होतय तयना.
होना आणि तुम्हाला कसं काय आलं ह्या ऍपबद्दल?
मी तई अ ह्या अ कार्ल्या ॲपमध्ये पहिले जॉईन होते.
अच्छां.
हां तर मला आता हा पुन्हा दुसरा टास टास आला. तर त्यामध्ये फोनअ फ्रेंड करायचं होत‌.
हां हां.
तर मला अगोदरतर समजलच नाही त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा. अं पुन्हा ते वाचून काढलं शांतीने मंग लक्षात आलं की, आपल्याला. त्याच ग्रुपमध्ये कॉल करायचा आहे.
हां ते जें जेंच्याकडे ॲप आहे, त्यांना कॉल करायचा असं आहे.
हां हां.
तुम्ही मग किती दिवस झाले जॉईन झालंय म म्हंजे ह्याच्यामध्ये ग्रुपला?
मला आता भरपूर दिवस झाले ताई‌ अ कमीत कमी एखांद वर्ष होतंय जवळ ज
ओ मी आत्ता मी काल परवा जॉईन झाले माझ्या एका फ्रेंड कडून कळाल मला.
नाही हाजो आता नवीन ग्रुप झाला आहे आपला हेतर मी आजच जॉईन झाली ह्या ग्रुपला. काय आज आला मला ह्या ग्रुपचा पण जो कार्या ॲप आहे त त्याला मला जवळजवळ एखांद वर्ष होतय ताई.
हो ना हां हां हां हां. म्हंजे मग यामधून इन्कम वगैरे होतो म्हंजे असं फेक वेगैरे नाहीये.
नाही नाही नाही फेक नाही आहे खूप छान आहे आणि मेन म्हणजे कस साय ताई आपल्याला आहेना माहिती मिळते सर्वांची. किइ कस आहे वा समाजामध्
होय होय.
त्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते कारण की आपण कसं घरातल्या घरात. राहतो तर आपल्या एवढं काइ माहित नई राहतना निदान फोनवरून तर आप पल्या सगळ्या गोष्टी माहित होतात.
होय मी काय करत होते वर्क फ्रॉम होम जॉब बघत होते भरपूर. पनते बऱ्यापैकी फ्रॉडच अं म्हंजे असतातना.
नाई हे फ्रॉड नाईये ताई हे आहे ऍक्च्युली. आनी मला पनते आत त मी एक वर्ष जवळ जवळ होत आहे पेमेंट पण मला वेळोवेळी झाला इथे
होना हां हां हां तेच माझ्या एका मैत्रिणी न दिली. बाकी मग कायरी आता काय कुठे म्हंजे ते तिथे काय बघण्यासारखाय वरदाला?
वर्देला बघण्यासारखं तई बापूकुटी.
होयना?
हां महात्मा गांधीजींचं आहे हे.
हां हां.
बापूकुटी, मगनवाडी भरपूर काही पाहण्या लायक आहे इथे.
होयना हां हां हां म आताते कुट्ट आलं म्हणाय चतरी वरदा?
हे ताई नागपूर जवळ आहे.
होयना? हां म्हंजे इथून नागपूर हां हां हांहांहां माहितीये.
लांबचाय किओ म म तुम्ह मॅ मॅरिड आहात तुम्ही?
होय ताई मला दोन मुलं आहे.
हो हा हा हा मी पण मॅरिड ये. अ.... आता तेच घरी आता घरी बसून थोडं बघायचं म्हटलंय काम.
हा माझंही तेच चालू आहे काही व आपल्याप- थोडं खाली वेट राहतो दुपारचा तर तेवढं आणि एक तर माहिती मिळते. आणि सर्वांसोबत बोलणं होते आता जसं आता- तुम्ही पुण्याला आहे. आ.. मी वर्धा. हे ना आपली भेट तर नाही पण निदान फोनवर तर बोलणं होत आहे.
हो, आणि म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या माहेरी कसं अशी एकदम जॉईंट फॅमिली. तिथं असं गल्ली वगैरे पण... असं हे होते ना, बोलून चालून आता इथे अपार्टमेंट मध्ये एवढं असं कोण बोलत नाही जास्त.
माझी मावशी पण राहते ना तिथे पुण्याला.
हो का? हा हा हा! ते मी पण... पहिलं लग्न झाल्यावर गुजरातला होतो आम्ही. तिथं पण म्हणजे बघण्यासारखं खूप आहे! काय काय. बघ ठीकाण
गुजरातला माझा दादा आहे.
होय ना! हा, हा आम्ही गांधीनगरला होतो. तिथं अक्षरधाम मंदिर वगैरे छान आहे बघा! कधी गेला तर.... होय, कधी गेला ना तर बघून या. अक्षरधाम मंदिरमध्ये लेझर शो म्हणून एक असतोय खूप म्हणजे असं खूप छान असतं तिथं.
अच्छा!
हम्मम् आणि बाकी कोणते म्हणजे असं महाराष्ट्रात फिरला तुम्ही? म्हणजे असं छान वाटलं, अस बघ- स ठिकाण
तुमचा आवाज अटकत आहे तई.
अडखर हा हा
हा
आता येतो
हा, हा आता येतोय.
हा! मी म्हणत होते असं महाराष्ट्रामध्ये कोणत असं छान- ठिकाण बघण्यासारखं म्हणजे फिरायला जाण्यासारखं असं?
महाराष्ट्रामध्ये तर खूप काही आहे लोणावळा आहे.
हा, हा! म्हणजे तुम्ही बघितलेली एखादी अशी म्हणजे एकदम असं फिरायला जा-
फिरायला जाण्यापेक्षा, नाही का.... मला शेगावला जायला खूप आवडतं. ग जैन महाराजांच्या मंदिरात.
हा तिथं खूप स्वच्छता वगैरे असते.
हे सगळ्यात आवडीचं ठिकाण म्हणा फिरण्यासाठी जरी म्हणा आणि- कोणत्याही गोष्टीसाठी‌ जरी तुम्ही मला म्हटलं, तरी मी तुम्हाला एकच म्हणाय का मला शेगाव- आवडते त्याच्यावर एवढं मला काही आवडत नाही फक्त शेगाव आवडते.
होय ना! हा, हा.. मी पण नाही बघितलं अजून पण माझे आता सासू सासरे ते जाणार आहेत शेगावला. तर पुढेच्या महिन्यात जातील. मग- तेच तिथं छान म्हणजे मी ऐकलेलं बऱ्याच जणांकडून खूप तिथं शिस्त- स्वच्छता असते.
मन प्रसन्न मनाची शांतीसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन
होय ना हा मग तिथं राहण्यासाठी सोय वगैरे असते का
हो सर्व सोय आहे तिथे जेवणापासून राहण्यापासून सर्वच
अच्छा चांगलंय म्हणजे तिथं स्टे म्हणजे किती दिवस असं त्यांनी सांगतात का आपल्या मनावर आपण राहू शकतो ह
आपल्या मनावर आहे रूम बुक कराव लागते आणि संस्थेच पण राहते आणि बुक करतात आनंद विसावा म्ह राहते रूम बुक वगैरे करता येते तिथे आपल्याला तसं त्यांना सांगाव लाग ते किती दिवसासाठी आपण थांबणार आहे त्यानुसार ते राहतात त्यांचे पैसे वगैरे
हा ह तुमच म क म्हण जे लगेच लग्न झा शिक्षण प काय झालं तुमच
माझं डीएड ग्रॅज्युएशन आहे
होय हा-हा-हा, मग त्याच्यानंतर कुठे टीचरची त्यानी जॉब केली काय?
नाही-नाही काहीच नाही, नंतर लग्न झालं
हा मुलं लगेच मुलाबाळंच्यात टाइम का
आणि मुलगी तिसरी ला
चांगलंय की,
हा,
आमचं पण कस झालं माझ बी. ए. आय. टी. झालं. इंजिनियरिंग त्यानंतर लोकल ला ली पण तिथ काय एवढा स्कोप नव्ह ऍक्च्युली मी कोल्हापूर म्हणजे इचल कणंजीत,
अच्छा,
तिथं काय एवढं म्हणजे असं नोकरी करण्यासाठी एवढं हे नव्हतं मग परत लग्न झाल्यानंतर यांचं शिक्षण होतं गुजरातला म तिथं गेलो आम्ही मग त्याच्यानंतर परत मग आता पुण्याला बदली झाली तर पुण्याला अस हो बदली होत राहते आणि कस म्हणजे लवकर बाहेर पण तिथं कसं आउट साईडला होत थोडं त्यामुळे बाहेर जाऊन जॉब करणं पण म्हणजे पॉसिबल नव्हत तिथ् आणि इथं पण कसं आहे म्हणजे एवढं आता असं हे नाहीये की खूप लांब ठिकाणी ट्राफिक वगैरे खूप खपत ना इथे् त्यामुळे असे घर फ्रॉम होम असले की कसं बरं पडत ते घरातून म्हणून म्हंटलं मग बघायचं ट्राय करून ह,
नाही ठीक आहे ना ठीक आहे ना
काय नॉन व्हेज
वेजिटेरियन,
हम्म आम्ही पण म कुठले असे युन कोणते पदार्थ आवडतात म्हंटलं खायला वेज मध्ये.
मला आलू वंग्याची भाजी
सगळ्यात आवडीची भाजी माझ्या. बाकी तर सगळ्याच आवडते पनीर वगैरे सर्वच पण सगळ्यात बेस्ट जर म्हणाला तर मला आलू अंगेचीच भज्या आवड
हा ना हा तिथं वर्धामध्ये ते काय खाण्यासाठी फेमस आहे ओ
वरदला का?
हा,
गोरज पाक
हो हम्म-हम्म हम्,
बोरस पार्क फेमस आहे इथे
होय ना हा आमच्याकडे वडा-पाव फेमस असत जास्त इचल खणज हा
तसं, बाकी आणि कोणती ठिकाण बघितलं मग
तुम्ही
हा
तुम्ही कोणतं ठिकाण बघितलंय
मी शिर्डी औरंगाबाद ते पेरूराजन तलिनी
हा औरंगाबाद
हम्म हा परत बेंगलोरला एकदा आमची ट्रिप गेली होती तिथे पण छान आहे बेंगलोरला आपण बघण्यासारख भरपूर आहे इस्कॉन टेम्पल परत हा म्हैसूर पॅलेस म्हणून एक आहे तुम्ही कधी गेला तर बघा
हो हो नक्कीच
छान आहे बेंगलोर ला अ असे म्हणजे सात आठ पॉईंट आहेत मोठे मोठे आता म बरेच वर्ष झाली हा जाऊन छान आहे म्हैसूर पॅलेस म्हणून एक आहे परत इ स्कॉन टेम्पल एक आहे परत फ्लॉवर गार्डन म्हणून एक आहे ते पण छान आहे बघण्यासारखं
बघावं लागे्या तुम्ही पुण्याच ते तुळशी बाग बघितलं का
हां बघितलं बघितलं झाले दहा मिनटं
ठीक आहे
ठेव का
होत
हा थँक्यू
बाय
हा का